हा जेवलीस?
नाही आत्ता जेवायचं.
हम्म हम्म.
हम्म तुझं जेवण झालं?
हम्म चालू आहे
हम्म हम्म.
हम.
काय केलं जेवण?
वांग्याची भाजी वांग्याची भाजी केल्या हम्म भरून हं हं
हम्म
आणि.
म काय आणि
हम्म परवा कोणती रेसिपी तू विचारत होतीस?
अ हे ह
खोबऱ्याची वडी केलीस का मग?
केली पण वडीच पडली नाही
नंतर नंतर न पडले म्हणजे असं कसं झालं ते वरच फक्त वाळलं आणि खालच्या साईडला ओल्लं झालेलं ती खाल्ली होती ओली राहिलेली वडी
हा हा मग लागली ना टेस्ट? नाही बाई कधी केली
हा टेस्ट तेन चांगली झालेली फक्त ते तेवढंच झालतं वडीचच तेवढं
हा हा. हा हा नाही अजून. नाही मी दोन वाजून पाच मिनिटांनी जातोय व्हय हा पोरं आलीत की जावूया ग बर बर बर ठीक आहे ये नाही पोरं आली की जावूया बरं बर कॉल चालू आहे माझा थांब तुला सांग हम्म.
हा हा हा
ह ह ह. ह ह मग आमचं मोठ काम आहे. ती दिंडी बघायला जाणार आहे त्याला
हा हा
हम्म मग जाऊ काय विचारायल्या?
हा हा हा
हम्म. होय काय?
अजून काही नाही
हम्म.
दिंडी मग काय मग दिंडी.. फिरून आले कि मग सोडणार असतील हा. हा, हा.
आता दोनला शाळा सुटत्या.
हा, मोठा पाऊस पण आलेला मगाशी.
हम्म तेच की, लाईट काय आलीच नाही.
नाही आली, कधी येत्या काय माहिती आता. शुक्कुरवार आहे आज.
हम्, हम मग आज काय नाॅनव्हेज?
नाही.
हा हम्, हम्.
हे मंगळवर, शुक्कुरवार. रविवार असतय, कधी तर म्हणजे एवढ्याच वारला असतय, आठवड्यातन एकदा.
मग तुला अंडी करत असशील, हम्म माझ्यासारख. हा, हा, हा, हम्म.
हम्म.
शिवमला केल
हा, हा.
हम्म, सांगितला?
हा सांगितलं की, झालाय म्हणून उद्या आणि करतो म्हणून.
हम्म.
हम्म. पीप, पीप
चालतय ठेऊ काय?
चालतय, चालतय हा चालतंय.
हा.